हॅलो काय करायलीस?
काय नाही बघा बसले आत्तावरून
एवढा वेळ का?
बसले आवरत आज जरा सुट्टी होती.
हा
मग इकडं तिकडं मला जरा वेळा होते. ते आवरायला जरा वेळ लागतो तुझ्या
नी क्लास नाही का?
क्लास नाहीत ना, आज सुट्टी रविवार.
हम्म बरं
काय करायलास?
काय नाही? बघ आत्ता आवरून झोपालतो.
हम्म हम्म जेवलास का?
होय जेऊनच
हम्म हम्म जेऊनच बसले
हम् बर बर
काय चालयं तुमच काय ते शेतावरलीच कामं. स्किल
शेताला जातीयास?
नाही जाईत घरातली जात्यात
आता शेतात
आता शेताची मशागत चालू हाय.
हा
ते बियाणे पेरण्यापूर्वी जमीन भुसभुशी नांगरून तेन तयार करून ठेवायची.
हा हा हा मग तेच मी स्वतःच करतेय हे सगळं
होय ते बांध घालायचं नांगरायचं तेंन कामा असत्यात ते जमीन तयार करून ठेवायची. म्हणजे नंतर बर पडत तेच
हा मग ते पाऊस पडायच्या आधी करायचं.
होय
हम् कसं कसं करत्यात म ते
शेतीची मशागत म्हणजे बियाणे पेरण्यापूर्वी जमिनीची पूर्व तयारी केलेली असते.
हा
मग त्यात नांगरायच आधी अधि म्हणजे - - बांध बांधाला घाण तेण काय असले तर ते काढायच सगळी आणि ते पेटवाय ते बांध पेटवायचेत लहान सगळी ती म्हणजे स्वच्छ करायचा ओपा
हा
आणि नंत तर न अ हे करायचं बांध म्हणजे बांध नांग खाण काढली की नांगरायचा पा मग नांगरून झाल की मग बांधाला माती लावायची किंवा बांध घालायचं ढेकळं ते असतात ना तेज बांध घालायचं एकावर एक एकावरव एक रच असं बांध घालायचं बांध घालून झाले कि म ते जर टोकणाचं असलं तर ते कोळवून
हा ते नांगरता का कशात ते नांगरत्यासा कसा छान म्हण
छोटे लोटर किंवा ट्रॅक्टरन
हा मग ते बैलांनी पण करत्यात ना
होय बैलानी करत्यात कर आता कोणाची बैल नाहीत शक्यतो जास्त आता ट्रॅक्टरच त्येंन वापरत्या बाकी मंग काय आमही ट्रॅक्टर पटर्न स्पेस
हा हा हम्
काय चालू हाय मग आता तुमच बाकी तुझ
काय कितीच क
ह ह
म्हणून म्हणलं माहिती काय काय
ह ह ते ना अंगरायच नांगरी झाले कि मग ते कोळवून हे करायचं मग जर र टोकनायचं असलं तर कोळवून तेच म्हणजे स व्यवस्थित जमीन करायचे
हा हा
आणि रोप लावायचे असली रोप लावायची असली तर मग ते तसच ठेवायच नांगरून मग का त्याला जास्त कष्ट करावे लागत नाही जर टोकण असतील तर तर त्याला जास्त कष्ट कराव लागतात
ते त्यात ना
रोप रोपचच बरं पडते त्याला जास्त कष्ट करायला लागत नाही
ते कसं कसं करत्यात ते
त्याला तर व आधी भाजावं लागतं शनि पालापाचोळा गदळातील ना ते आपण जे तरवा म्ह तेे किती किलो भात टाकणार तेवढ्या हिशोबान ते तरवा पेटवायचा
हा ह
आणि मंत तो मृग अस नक्ष चित्र असते ना तेव्हा ते तरवा टाकायचा भात पेर म्हणजे टाकायचं फेकायचं किंवा नांगरेण किंवा हे टाकायचं मजे थोड्या दिव सांन पहिला पाऊस पडला की ते हे करायचं भात म्हणजे तरवा टाकायचा मग थोडे्या दिवसान ते तरवा येथे उगवून मग पावस चाल नाही नाही पाऊस चालू होत तवर थोडे्या दिवसात मग पाऊस चालू झाला क की म्हणजे ओप्यामध्ये पाणी तेन तयार झाले की बारक्या लोटरनं किंवा बैला असली तर बैलानी मोठ्या लोटरनं तेनं चिखल करायचा.
ह
मग चिखल केला की मग तरवा काढून मग रोवायचं ते
मग ते तरवातीन म्हणजे असं म्हणजे पेंड्यातील बांधून हे करायच्या की डायरेक्ट तसा घ्यायलायेत
नाही नाही पेंढ्या बांधायच्या अस जाागजागे आपण जे पराग करा होणार आहे का रोप लावणार आहे रोप सगळीकडे राय आणि आपण रोप लावायच म टोकणीचं कसं त्याला जास्त क कष्ट असता त. त्याला कस तू सुरुवातला नांगरायच घालायचं जे व्यवस्थित हे करायचं.
हॅलो हॅलो हॅलो